हॅलो
हॅलो
पाच येतोय ना
हॅलो हा कशा आहात म्हटलं
मस्त तुम्ही कशा आहात
एकदम मस्त
काय चाललय
काही नाही सिरियल बघणं चालू होत वेब सिरीज आजकाल
हो मस्त आज कशी काय माझी आठवण
सहज म्हट खूप दिवस झाले आज सुट ी पण होती म्हंटलं चल
आवाज ब्रेक होतोय तुमचं
बरोबर येतोय.
काय बोलताय,
येतोय का?
हा येतोय आता बोला,
हा तेच म्हंटलं मैत्रिणींची जरा म्हंटलं आठवण काढावी
अत्या भारी.
मग काय चाललंय तुमचं सांगा आता.
काय नाय झालं जेवण वगैरे करू, नाश्ता वगैरे झाला. जेवायचं बाकी आहे. थोड्या वेलाने जेवायचं, बसले आरामात, तुमच कॉल आलं.
रे
तुमच्यासी बोलते आता, बोल बगुया कोण आम्ही चाठवण आली मग आता बोलूया हम-हम-हम. काय बोलताय.
स्कूल ला वगैरे कोणी नाही का आजूबाजूला जाणारं म्हंटलं.
हो जातात ना होत. चालू चालू झाले ना स्कूल स्कूल जातात ना भरपूर सगळी लोक गाव केकाणी आमचं जसं गाव पडतय ना मग भरपूर लोक आहेत. म्हणजे बारीक बारीक मुलं आहेत भरपूर
तड जवलच आहे
हो जवळच, पंधरा वीस मिनिटावर आहेत स्कूल सर्वांचे.
अरे वा म तुम्हाला त खूप काय काय बघायला भेटत असेल ना. लहान लहान मुलं त्यांची दप्तर त्यान जे-जे अन्युअल फंक्शन असतात म्हणजे. फंक्शन असतात ते तर तुम्हाला खूप पघायला भेटत असतील.
आ जवलच आहेत ना म्हणजे जातो आम्ही बघायला.
पड्रेसप वगैरे कुटले कु कुटले बघितलेत आतापर्यंत तुम्ही मुलांचे कि बापरे तुम्हाला बघून असं वाटलं आता ह्यांचा डान्स पण बघायला जाऊ दे, ह्या मुलांनी हे खूप भारी भारी डान्स केलंय अस.
आता बघा ना असं म्हणजे महाराजांचे वगैरे लूक करतात, आणि म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे लूक करतात आणि मग त्यांचं म्हणजे काय ना काहीतरी जे घडलंय ते सांगतात. म्हणजे भरपूर प्रकारचे अस शाळेत हा भरपूर प्रकारचे म्हणजे काही लोक. तो कोहली लोक कर
हाय
हा म्हणजे काही लोक अशे मॉडेल मध्ये करतात ते म्हणजे प्रत्येकाचा लूक वेगवेगळा असत म ते बघायला भरपूर म्हणजे छान वाटत! आणि आमच्या इथं कस आहे हा हा म्हणजे कोणता पण फंक्शन असलं ना की म्हणजे असं म्हणजे आता काही लोक असे असतात काही काही ठिकाणी का ह्यांनी हा लुक केला म मी पण तोच लोक करण तसं आमचे ते नाही म्हणजे सगळ्यांच वेगवेगळे लुक करायला म्हणजे बघायला भेटतात मग ते छान वाटत.
हो मी आमच्याकडे कसं अस त माहितीय का? कोण महाराज बनत कोणी ती बानुबाईच सिरियल खूप फेमस झाले ना! हा मते बानुबाय बलेलं कोणी कोणी अस वेगवेगळ अ जिजाऊ माता बनतायत किंवा असं वेगवेगळे लुक करतायत आणि त्याच्यानंतर डान्स बघ बघताना ते एवढी मज्जा येते आणि ते लहान, लहान मुली असतात ना आजकाल ते फादर सोबत म्हणजे वडिलांसोबत डान्स असतं ते बघायला तर खूप मज्जा येत. ते वडील नातू असतात मुली फक्त बघतच आसतता
हा ना मस्त वाटत म ते बघायला
हो खूप मजा येते ते ते सगळे डान्स वगैरे बघायला जी मजा येते ते कशातच येत नाही आपल्या टाइम आमच्या टायमाला कसं होतं लहानपणी ते एकच कुठलं दर्याकिनारी आणि कोलिंनबाई आणि एकविराई
हा अजून पण म्हणजे अजून पण मुलं त्यांना आवड आहे ना मग ती लोक म्हणजे जुनं जुनं जे म्हणजे करता येईल तेवढे जास्त करतात. काही लोक
हो पण त्याच्यात म्हणजे त्यांच्याचे वडील कशी त्यांच्या जुन्या आठवणी जपायचे म्हणून करतात. आपली आत्ताची पोरक अशी सगळ हिंदी गाणी असतात कॉलेजमध्ये मराठी स्कूलमध्ये सगळे हिंदी गाणी
हा
त्या दुसरे गाणी असतात ते म्हणजे आता जे झालेत ना असे सेक्सी सेक्सी साड्या नेस त्यात म्हणजे अस एक दम आणि त्याचे डान्स कसले सात
तेच ना आता ते जास्त पण काही लोक आहेत आवाज येतय काही लोक आहेत त म्हणजे आपली संस्कृती जपून पुढे जात आहेत.
हो हो संस्कृती जपून पुढे जात आहे!
हम
आता नाही येत ना आवाज
हा नाही येत.
ओके. म पाकी.
काही नाही बाकी मग- भरपूर मुलं आहेत. जात शाळेत रोज आणि मग आमच्या इथे कसं आहे अ बारीक मुलं आहेत, ना मग ते शाळेत वगैरे नाही जायत म्हणजे त्यांना प्रत्येकाला म्हणजे अशी गाडी केलेली असते व्हॅन वगैरे गावात ना हा मग ती व्यान ये न्यायला त्यांना आणि मग जातात. आणि आता तर काय म्हणजे, जेव्हा स्कूल चालू होत तेव्हा कसं म्हणजे, बॅग नवीन टिफिन नवीन बॉटल नवीन
पुस्तक त्यांचे ड्रेस पीटीचा पीटीचा ड्रेस वेगला त्यांचा स्कूलचा ड्रेस वेग ला आजकाल. प्रत्येक लेक्चरला काही लेक्चर असे त्यांच्यासाठी त्यांचा ड्रेस वेगळा
तेच ना सगळ नवीन नवीन आणि मग त्यांना पण आवड वाटते की चला
आप घालून जायचं म्हण आजकाल कराटे योगा सेल्फ डिफेन्सचे जास्त क्लासेस सुरू झालेत मुलांचे मुलींचे आणि माझ्या मते सेल्फ डिफेन्सचे जास्त कराटेचे क्लासेस सुरू केलेत मुलींचे. खते खूप कमी पैशामध्ये सगळ्या स्कूल मध्ये ते खूप चांगल्या प्रकारे त्यां प्रोग्रम हे केले कारण स्वतः तर स्वतःच्या मुली म्हणजे आप स्वतःच संरक्षण त्याच्याुसार करू शकतात मुल पण मुलाचं आज. आजकाल मुलं पण सेफ नाहीय आहेत. मुली पण सेफ नाहीय आत्ताच्या ह्याच्यामध्ये तर माझ्या मते फक्त मुलींनाच ते क्लास नकोय मुलांना पण पाहिजेत. आणि मग त्याच्यामुळे ते दोघ जण हा दोघ. एक एकमेकांना वाचू शकतात कारण कधी कोणावर कु टी वेळे येईल आपण सांगू नाही शकतो. त्याच्यामुळे आमच्याकडे ना आजकाल ते क्लासेस जाम चालत आहेत. खूप म्हणजे खूप प्रमाणात चालत आहेत आणि त्यांच्या फीज पण खूप वाढल्यात.
हा आता म्हणजे सर्वच लोक लावत असतील ना त्याच्यामुळे फीज वाढवले असेल
हो सर्व म्हणजे सर्व कंपल्सरी केले आमच्याकडे स्कूलला काही गव्हर्मेंट स्कूलला गव्हर्मेंटने दिलेला आहे सेल्फ डिफेन्स चे क्लास. आणि महिलांसाठी योगा कं. कम्पल्सरी केलं, अ आणि आज काल जे आजार फप. पाणा वगैरे अटक. प्रोब्लेम अ सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे महिलांना गव्हर्नमेंट कडून योगाचे क्लासेस पण येत आहेत.
आमच इथे आमचा. ते होयच. पण ते आता बंड झालं. क्लास.
नाही ते जास्त दिवसाच नसत ते फक्त का आमच्याकडे पाच दिवस किंवा दहा दिवसाेत त्या त्याच्यानंतर तुम्ही एकदा शिकलात ना सगळं का मग तुम्ही घरच्या घरी स्वतः कारण ते गनमेंट कस एवढ देऊ नाही शकतु काही प आहेत ज्याच्यामध्ये ते सगळं शिकवलं जात ते पण छान छान आहेत फक्त आता महिला कस वेळ नाही महिलांना असं वाटत की घरातली कामं केली म्हणजे आपला व्यायाम होतो अस नाहीे ते वॅमे गाणी मिक
हा हच्यात सगळं आजार वगैरे जास्त नाही म्हणजे आजार पण निघून जातो ट्रेस नाहीय जास्त मी नाही करत पण मी मला माहिती ऐकून आहे मी
हो नाही आजार पण येत नाही म्हणजे पिसी वडी आपले नियमित पाळी म्हणजे हे पिरयड्स अ चालू होतय डबल आपल्या अंगामध्ये जे आपल्याला जे आजारपण जुळतय लठ्ठपणाचे वगैरे गाठी काहींकणा केरेस्ट्रॉलच्या किंवा बॉडीमध्ये पाय दुखणे अ अशक्तपणा जाणवणे इम्युन सिस्टम वीक होणे अशा गोष्टी त्याच्यापासून दूर होतात आपण त्याच्यामध्ये कसं तळलेले पदार्थ वगैरे खाणं थोडस टाळतो कारण आपल्याला माहती आता आपण क्लास करतोय त्याच्यामुळे स्वतःच बरोबर करतात महिला पण काय केलेलं मी पण सुरु केलेलं मध्ये मध्ये पंधरा दिवस नाही केलं नंतर सोडून दिलं
ह कटला
आप ऑफस जायच सळ म्हणजे सकाळची आपण घरातली काम आवरतो किंवा मम्मी आवडतेच तशी म्हण जर सकाळची काम झाली की नंतर मग ऑफिसला गेलं मग घरी आल्यानंतर मग कंटाळा करतात म मला तो कंटाळा सगळे बोलतात का नाही करत आहे का नाही करत ते मी म्हटलं आता कंठाळा यायला लागला मला
तेच ना मी पण विचारलं होत पण ते त्यांनी सांगितलं ह्या या्या टाइमात करायला लागतो
हा त्याच्या टाइम आहेत आता त्याचा टाईम आहे मी जो ऍप डाऊनलोड त्याच्या आ एक टायमिंग होता संध्याकाळ एक आठ होता सात होता आणि स सकाळचा सहा सातचा एवढ्या लवकर म्हणजे लवकर तर आम्ही सगळेजण उठ तो पण आपल्याला घरामध्ये कशी लाज वाटते क घातल्यामोर आपल्या हा आप आपल्या रूम ज करा घला तरीड मारणारने आवाज झाडामध्ये ते सगळेजण हसणार ना आपल्यावर कि घ्याला काय गरज पडली एवढी बारीक आहे अजून किती बारीक पाहिजे मग जरा अस जरी आपला अंग दुखलं ना पहिले मी केलेली सुरुवात मग तर ते हा पाय दुखायला लागले खूप दुखायला लागले मग सगळे बोलतात तेवढं दुखतंय तर मग कशाला
नाही ते स्टार्टिंगला हा होत नंतर बरोबर होत सर्व
मग ते खूप दुखायचं पण तशा ह्याच्यामध्ये लोक कशे का हे करतात काय माहित नाही बाबा
तेच ना काही लोक तर किती तब्येत वगैरे असते तरी करतात म्हणजे एजेड हा एवढे एज लोक म्हणजे आमच्या इथे एवढे एजेड म्हणजे यायचे ना त्या पण पूर्ण कराय म्हणजे मी विचार करायची ह्या करू शकतात तर आपण का नाही करू शकत. ते मी तेवढं मनावर घेतलेलं असता पण तेच ना आपण मनावर नाय घेत कुठली गोष्ट असय
थँक यू ओके ओके चालेल चालेल चला बाय.